काय करयलासा?
काय चाललंय साड्यासनी फॉल लावायचं.
ह हा आवरलं का बाकीचं हा हा तब्येत तेन कशी आहे?
हाय हाय बरी हाय, तुझी हाय तब्येत बरी? हम् काय चाललंय मग?
का नाही कपड्यांच्या घड्या घालायलोय बघा
हम
पाऊस तेन आहे का तुमच्याकडे?
वातावरण झालंय आता अजून तरी काय आला नाही.
ह मधी गुरुवारचा एकदा पाऊस झालेला. तो लागला का?
नाही झाला.
हा हा आमच्याकडे त्यादिवशी भरपूर मोठा झाला पाऊस
झाल का ह
बाकी आहे सगळं व्यवस्थित हा हा ते आता ह्या वर्षी अधिक महिना आहे ना
होय
अधिक महिन्यात ते सोळा सोमवारचं व्रत केलं तर चालत का?
चालते कि तसं काय नाही त्याला कधी पण केलं तर चालतय. सोमवार कुठल्या पण आठवड्यात कोणत्या पण महिन्यातला सोमवार ककडे जा.
हम हम ते कसं कसं करायचं असतय.
ते काय सोमवार कुठला पण अभिषेक करायचा आपल्या म्हणजे गावातल्या मंदिरात जायचं तिथं अभिषेक तेन घालायचा फुलं एकशे आठ, बेलाची पान एकशे आठ, तांदूळ एकशे आठ ते कापसाचं वस्त्र असत. ते एकशे आठ म्हणजे मोती त्याच मनी हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.